हॅलो हा बोल की
काय जेवलीस का
जेवली की तू जेवलीस हम् ह काय नाही बघ आता आवळीचं चालल की
हो हो मी पण आता जेऊनवडला काय काय जेवणीस
काय नाही काय नेहमीचच भात भाजी आमटी
हम्म हज काय मसूर केली होती मसूर चपाती भात ह बस काय अंबे खालीस किने
खाल्ली खाल्ली छान होते आंबे एकदम प्युअर होते हम्म झाडाची तुमच्या
नाही केशरंबा विकत आणलेलाच होता
हम्म हम्म हम् हम् बरं झालं मस्त होते संपले पण ते
हो का ह गोडेत खरा अंब मस्त आहेत हो हम हम् बाकीन काय आंबे हापूस आता संपले आता हे केशवर वगैरे हे सगळे चालू झालेात ना त्या त्यामधलेच आणले होते
हा हा हा बाकी आता कसं मार्केटला ती कमी झालीय ना हम्म
आणि काय म्हणतेस दिवसभरात ना
दिवसभर चाललंय की आवरायचं खायचं प्यायचं झोपायचं. रुटीन मध्ये सगळं.
हा आहे तेच कि दिवसभर चालूच आहे. सकाळी नाश्ता दुपारी जेवण परत रात्री जेवण ह मार्केटमध्येध जाऊन आले. चप्पल खरेदी केलं. चप्पल खरेदी केलं बाकीच आणि साडी हे आणि मीच गेलेले. हम्म साडी वगैरे बघितलं.
हम्म हम्म हम्म
हम्म आणि ह आणि त्या म्ह आता काय हे आता पावसाचे दिवस चालू झालेत खरं पाऊसच नाही. घ्या ह.
नाही आहे.
हम पाऊस गायब हाय. होय, कडक ऊन पडलं ना या वर्षी. हम.
बसू वाटत नाहीेये, आता दार बंद केलंयं. ग गरम गरम गरम ये.
हो फॅन शिवाय बसावचं वाटत नाही.
कुठलं गं आणि त कूलर एक बंद पडलाय.
होय, कूलरमध्ये पाणी घालायचं गं.
ना त्यातून काय होतयं अ ते परत तसं डीपडीप होऊन ना ते बाहेर याय लागलयं. पाणी मग त्याचा प्रॉब्लेम झालाय हम्म एक वर्ष चांगला चालला ते काय झाले त्याला साफ करता करता आता का नाही त्याला काही त्याची पाई फालवली आहे दादाांनी
हम्म हम् त्या मग
त्याच पाणी व यायला
अच्छा बिघडलं हम्म हम्म ओके हम्म बाकी काय म्हणतेस
काय नाही
पाऊस कधी लागायचा बघूयाता पाऊस वातावरण पण होत नाहीे ग
वातावरण परवा झालातो हम्म परवा कुठलं मला वाटलं धू धू धू पडेल
होय
हम्म
दो दो पडला नाही अगदी सोसो पडला
सोसो काय एवढावढाच पाऊस
मागच्या वर्षी झालं
छान ते मेच्या होय मेच्या पंधरा दिवस झाले त्याच्यापासून सुरूच
होय मे पासून सुरू होत ते चांगलं जून मध्ये पण चांगलं करू शकत
होय अधिक महिना संपला अधिक महिना कधी संपतोय ग
अधिक महिना मंडेला संपतात सोमवारी संपत
हां हां सोमवारी काय आहे मग सोमवती अमावस्या आहे ना
हो अमावस्या आहे सोमवारी
हा
हम्म आणि काय म्हणतेस
अधिक महिन्याच काय केलं की नाही
होय चालण्याची तयारी चालू आहे करायच हम्म हम् बाकी तू आणि
डेकोरेशन करणार आहे सांग
हो डेकोरेशन करायचं काही किरको म दुसरा
दुसरा
हम्म होय तीन वर्ष आले ग त्याच वर्षी आले ना ना त्यामुळे पहिला झाला आता दुसरा
आत्ता हा किती वर्ष झाली पाच काय
चार
चार होय म्हणजे चार पूर्ण होणार की पाच व लागणार असं
अजून व्हायचे आहेत हम्म हा डिसेंबर
ह् बाकी काय झोपायची तयारी
झोपायची तयारीत आहे म्हणलं तुला फोन करावा जरा गप्पा होती
हो
आणि त्या म्हणतेस
काही नाही बघ
अ हम्म हम्म शेवग्याची भाजी आणली होती काय.
नाही शव्याची भाजने आण हम् शेंगाच की खायची असते ना.
होय औषधी असत ना शेवगयची भाजी येत त या दिवसतकाल येई
होय काय कुठ बाजारात मिळाला तरी पाहिजे
होय बरोबर आहे
थ रेंजेस वाढल्यात भाज्यांचे पण
हो आता अनबाज्या खायच्या असत. ना सुरुवातीला मान्सूनच्या हा आता मृग नक्षत्र असतं ना तेव्हा हिंग खायच पूर्वी लोक. हिंग अर्धा अर्धा चमचा काही मृग नक्षत्र चालू झालं कि म्हणजे आजारी पडत नाही ग सर सर्दी खोकला जे पावसाळ्यात होत ना भाज्यात तर घालायचं नाही भाज्यांमध्ये घालायचं असत पण हा पण आता पण खायच म्हणजे अ हम् काही हे होत नाही आपल्याला पावसात कोणते अ आजार होत नाही हम्म असं होत
बरोबर
हम्म
काय आता सगळं कसं झालंय कालियुगआले.
होय कलियुग पूर्वी हम्म पूर्वी कसं शास्त्र आधार घेऊन हे शास्त्र केलं जायचं नाठ ते लोक सांगायचे मुलं पण ऐकायचे हम् खायचेच कमपल्सरी होय तोच तर प्रॉब्लेम झा हम् त्यामुळे सगळं व्हायचं व्यवस्थित हम्म प्रत्येक ऋतुमानानुसार आहार असे राहायचा पूर्वी सगळ्या ऋतूमध्ये सगळंच धान्य मिळायचं नाही ना. हम्म सत्यकृतूच वेगवेगळ्या प्रकारचं धान्य.
होय आता सगळं कॉकटेल
हो पावसा्यात पालेभाज्या कायच नाही. त्याच आता पावसात खातात आता म येतात. पण बारा महिने हो
काय सगळं ते कोबीज वगैरे तर बघितलीस ना
हो त्याच्यावर हो त्याच्यावर कि कीटकनाशक असतं
हम्म
हम्म म्हणून ते चांगलं धुवून घ्यायच्या भाज्या मिठाच्या पाण्याने
होय.
सगळ्याच भाज्या आता जास्त कीटकनाशक वगैरे मार लेलं असत ना त्यामुळे.
होय. काय खरं किती, पण के केलं ना?
केमिकला येतयं केमिकल आहे. हो केमिकल असतात.
क्या ह ह.
हम्म
तिकज
सगळे जेवले बाकी
हो जेवले जेवले जेवले जेवले
पूर्व का पौष्टिक फळ वगैरे अस जास्त खायचे ना लोक
हम्म आता कुठला आले आता जा पिझ्झा खा बर्गर खा फ्राईज खा तफी आधी देवदर्शनाला जाऊया का आता काय
कसे मरे जात.
त्याॅफे मध्ये जाऊया ह्याला जाऊया त्याला जाऊया
मार्केटमध्ये अगं खरं चप्लांच्या व्हरायटी पण भरपूर आलेत मी मग अशी चप्पल आणयलाग ह हम् हम्म म्हणजे तुला असं साधच घेतलं कारण क आता पाऊस त्यामुळे सिंपल मच घेतलं आवड लेले चांगल्या बदले पण म्हणलं पावसाळा हो दे आहे रेंज आहेत तश आपल्याला रिझनेबल आहे
हम्
हम्मम
म का आहे ना
हा मग खरं चांगलं घ्यायच तर सांगते कीथ मार्केट मध्येच घेतले हा हम.
बर झालं बर झालं, पावसाची सुरुवात केलीच.
तेच कि म. म्हणून मी म्हटलं पाऊस यायला पाहिजे, मागच्या वर्षी त्याच्या मागच्या पुढच्या वर्षी पण भरपूर पाऊस होता.
होय.
आता जूनच्या मध्यावर सुरू होतो, गं पाऊस खरं यावेळी सुरू झाल हम. बाकी मैत्रिणींना फोन करतेस कि नाही?
करते करते.
आता किती वेळ झालं, आपण बोलालोय गं?
होय.
किती वेळ झाला?
किती वेळ झाला, आता बघ दहा पंधरा मिनिटं तर झाली दहा मिनिटं होऊन गेली बघं.
होय, काय चालतयं म. ठेवूया, काय गुड नाईट!
ओके ओके बाय!
बाय गुड नाईट.
हम्म